हॅलो, हॅलो. हॅलो,
हॅल
हा काय पाऊस पाणी कस आहे तुमच्या इथं? पाऊस पाणी? पाऊस कसा हाये
चाल्ले, चलाय चलाय. पाऊस काय आहे पावसाच्या येन पडत राहतोय.
चहा चहा झाला का?
हॅलो,
बिस्किट खाल व्हय? मला वाटलं चहा पकोडे नाही, चहा पकोडे मला वाट चहा पकोडे खाल्ला काय? चहा पकोडे.
दुपारी जास्तच पाऊस पडायला लागलेला, जरा झोपलो ग
होय, हं. काही नाही व पावसाला, जरा थंडी आहे. मी जरा झोपलो जरा ग हिची तयारी करायची. मोदकाची तयारी करायची, गणपतीला जायचा हाय.
पाऊस पाऊस कमी आल्यावर, मी आता काय तांदळा तांदळाच्या पीट कसे करायचे? काय? कव्हाचे करायचे? तेच बघायच हाय.
हो, तांदळाच्या पीठाचे येतात तुला मोदक बनवायला?
येतात येतात. छान येतात.
कसे करतेस, रेसिपी सांग की जरा.
सांगते, की तांदळाच पीठ घ्यायचं एक वाटी- काय आणि एक वाटी पाणी घ्यायचं, नाही -नाही तांदळाचे पीठ पीठ घ्यायचं पीठ,
हम्म..
एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं की, एक वाटी पाणी घ्यायचं. ते उकळायचं त्यान जरा मीठ आणि जरा तेलाच थेब टाकायचं. आणि पीठ आहेनी, त्यात उकळल्यावर आहे न पीठ वयरायचं.
बरं,
तेट, हा आणि वैरलावर आहे, जरा एक वा प आणायची आणि खाली परातीत व-
नाही हे करायच का? असं गुठुळ्या गुठुळ्या हे करायच का- किती पाणी घालायचं म्हंटलीस?
एक, एक वाटी पीठ असले की एक वाटी पाणी.
बरं -बरं -बरं
होम् त्यात मीठ घालायचं जरा, चवीला मीठ घालायचं आणि हे घालायचं, तेलाचा थेंब टाकायचा जरा-
होर ठीक आहे आणि-
पाणी उकळले कि ते पीठ त्यात घालायचं, आणि हलवत बसायचं हा आणि एक-
पण एक वाटी जे पाणी घातलं असत, ते त्यात मिक्स केलेलं असत ते त्यात ओतायचं ना, तांदळाच, मला वाटते भि जवायचं म्हणाले अस तू- म्हणजे एक वाटी वेगळंच पाणी घेऊन ते उकळत ठेवायचं.
हा... हा... आणि कोरडपीठ ह हा कोरडपीठ- पाण्यात घालायच आणि- एक वा पानायचे- एक वाफ आणल्यावर आहे नि- हा मग पराती वतो नाही, नाही तेलाच हात घेऊन मळायचं. चार -चार -चार मळायच आणि गोळे करून हा आणि मग गोळे- करायच आणि त्यातच सारण भरून करायचं छान होते.
ानतात ना
काय नाही लय मवायचं असं, मऊ- मऊ- मऊ करायचं पीठ,
एकदम मऊ- मऊ झालं पाहिजे. ह म्हणजे तेव्हाफ काढ दिल्या असत त्याच्यामुळ पाणी किती घालायचं त्याच्यात- परत पाणी घालाय लागतय,
नाही- नाही, नाही -नाही पाण्याचा हात घेऊन आता आपण भाकरीच भाकरी करत नाही. तस मळायचं, हा.. आणि छोटे -छोटे गोळे करूनणे त्याच्या पारी करायच्या. हातान हाताने गोल- गोल -गोल पारी करायचं, आणि त्यात ते सारंग घालायचं.
हम्म.. सारण आपलं कसं ते बनवतोय आपण-
खोबरं खावनायचं काय? एक वाटी- क आता अंदाज आपण गुळ घालायचा त्यात,
म्हणजे एक वाटी सारण असलं, समज तर अंदाजे गुळ कसा म्हणजे?
मी, मी तरी अंदाजे घालते तरी अर्धी वाटीला कमी घालायचं आपल्याला गोडी- आपल्याला जसं गोड, गोड लागल आपल्याला तसं करायचं हा. मग त्यात एक चमचा तूप घालतोय मी आणि वेलची पावडर घालतोय.
म्हणजे शिजवतानाच घाल का शिजवून झाल्यानंतर, त्याचा वास जात नाही वेलची पाव पावडरचा शिजवताना घातल्यावरती.
चांगलं लागतंय.
मग ते असं गोळा होऊ पर्यंत भाजायचं काय?
आणि मग त्यात आहे कनी मग अ तूप शेवटी घालायचं म्हणजे चकाकी येत्या ना जरा.
हा म्हणजे कसं ते जरा, पहिल्यांदा तूप तूप टाकून भाजाय डायरेक्ट खीस टाकायचा आणि गुळ टाकायचा. हम्म हम् हम् आणि हे करायचं काय बरं गुळ किती म्हटलीस एक वाटीला अर्धी वाटी?
अर्धी वाटी आपल्याला गोडी आपल्याला लय गोड पाहिजे असलं की हा पाऊन लय
लय होणार? अर्धी अर्धी बर आणि काय म्हटलीस, मग शेवटला तूप घालायचं. त्याच्यामध्ये वेलची पावडर आधी टाकायची, बाकी काय आणि? तु घालत्यास काय त्याच्यात?
नाही नाही आणि काही नाही ड्रायफ्रूटस पाहिजे असलं तर घालय
घालायचं, हा हा हा शेवटला ते काय आधी?
शेवटीचं घालायचं सगळं पाक.
बरं बर बर, मग त्याचं काय करायचं?
ते जे हा ते गार करून झालेवर आहे कि नाही मग त्या पारी हातानं करायचं, आणि त्यात ते भरायचं सारण आणि मोदकाचं असं करायचं म
पारी मग, पारी कशा लाटून करत्यास का त्या
नाही हातावर करतोय मी.
हातावर मग त्याचे ते आपल्या साईडच्या ज्या रेषा रेषा येतात, तेला व्यवस्थित येतात, चमचानं होय, चमचाच्या व्यवस्थित येतात रेषा? हा हा हा हा. मग, तेच म्हंटलं ग हातानी करत्यास की कसं कर
मी हाताानं करतोय लाटून करत नाही काय नाही.
हम्म हम् हम् हम् लाटून केलं की कसं, हे होते नि म्हणून म्हंटलं पातळ होत तय, मग म्हटलं ती पारी खाताना जाड लागत नाही?
हातानं, जाड होत नाही. नाही नाही नाहीय नाही सॉफ्ट होत्या मऊ मऊ होत्या.
मऊ मऊ, आणि मग त्यात सारण किती थोडं एक चमचा भर घालायचा.
म्हणजे बरं मावल तेवढं घालायचं त्यात. हम्म, त्याच गोल गोल गोल करून वर अस एक करायचं, आणि उकडत ठेवायचं.
आणि परत उकडायचं मग
होय, परत आणि उकडायचं, वाफ काढ आपण ते कच्च उकडलेलं असंतय ना पीठ.
कच्च उकडलेलं असतंय होय, मग आता परत सारण घालून उकडायचं असं कराय
हो
हम्म हम्म हम् म्हणजे आपण जे साध्या हा
हम्म आपण गव्हाच्या पिठाच करतोय नि ते वेगळं असतय त्याला जरा जास्त वेळ ठेवायचं याला काय एक जरा वर म्हणजे जरा वर उगुडून बघायचं, असं चकाकल नी, त्याला चकाकी आली काढायचं ते का लगेच उकडते.
हा हा हा म्हणजे कस होय ना. मऊमऊ खायला चांगलं, म्हणजे आता आपण गवाच जे करत ते त्याला एकदाच उकड असत्या. आणि आता हे तांदळाच जे करणार त्याला दोन वेळा. उकळीत्या म्हणजे उकड काढायच एकदा साध्या पिठाचं आणि एकदा केलेल्यानंतरचं. हम्म आणि मग काय करायचं उकडून झाल्यानंतर म
सासूबाई आमचे काय करायच्या डाळ डाळ हरब डाळ उकडायची हे शिजवायच्या
बरं.
गुळ घालायच काय आपण कडबुला कस करतोय, नई तस करायच्या आणि पण मोदकाच्याच्यात घालून नी करायच्या तेना लई आवडायच्या आमच्या सासूबाईसनी.
म्हणजे उकडल्या उकड म्हणजे तांदळाच्यामू होय तांदळाच्या पारीत का?
कांददा्याच्या पारीत न घालत होत्या त्या. होय पूर्वी बायका लय छान करायच्या. मस्त वाटायच्या वय वय आणि ते हच्या्यात पण करायच्या बाई नाही हच्या पण हच्या्या पण करायच्या नाचणीच्या पिठाच्या नाचणी च्या पेटाचं पण तसंच करायचं. हम्म ते तर लायभारी लागतात, वय वय वय उकड काढून. ते पण नाही नाही नाही नाही नाही लई छान लागते ते पण.
तेच म्हंटलग हम्म कशाच?
शिंगोळ्या शिंगोळ्या तांदाळाच्या पिठाच्या शिंगोळ्या माहितेत? तांदळाच पिठाताईंनी, तांदळाच पीठ घ्यायचं त्या त्यातणी हिंग, जिरं, मिरची आणि आलं, लसूणची पेस्ट सगळं घालायचं एक वाटी घ्यायचं लय भरपूर होते ते एक वाटी छोटी वाटी घ्यायची त्यातनी मीठ घालायचं हिंग, जिरं काय पहिला जिरं, मिरची, आलं, लसूणची पेस्ट करायची. आणि त्या पिठात घालायची हा आणि ते पिठात घालायचं. अन कोथिंबिर घालायची जरा. काय आणि ते मळायच. पेस्टमध्ये घालाय नाही चिरून घालायची चिरून घातलं चांगल दिसते. पेस्ट मध्ये घातलंने ते हिरव होईल की. पीट हीरव व्हईल तू होय. मग काय करायचं ते सगळं मिक्स ते करायचं पिटात मिक्स आणि जरा उगचेनी कच्च एक दोन अर्धा चमचा आणि एक चमचा तेल घाल टाकायचं कच्च त्या पिठात हा आणि मळायचं. मळायचं भाकरीच्या पिठासारखं. हा ते मळायचं पीठ. आणि त्याच्याने असे लांबडे लांबडे लांबडे हे करायचे अ आपल्या वातीवानी आपली वात असतीनी तसे हा नूडल् सारखं आणि ते अस तोडून तोडून आईनि चाळणी वर ठेवायचं चाळणीला तेल लावून आहेनी ते असं ह्याच्या सारखं करायचं आड हार्ड शेप असतोय ना हार्ड शेप त्याच्या टाईप करून नाही नाही उकडायचं आणि खायाचो लई भारी लागत्यात. लई भारी लागतेत व्हय होय होय तस नाही तरी खोबऱ्याची चटणी करून खायच त्यात घालून होय होय लई भारी लागते ते, ते तर लई भारी लागतेय.
तुम्ही खातायसा व्हय तसं? काय करशीला शिंगोळ्या म्हणायच्या व्हय तेला?
शिंगोळ्या पावसात खायच लई भारी लागतय. घरात पावसाळ्यात भूक लागतेय नाही जरा
होय चालते चालतय ठेवू का आता नंतर करतो. ठेव ठेव आता.